हॅलो हा येतोय का आवाज?
हा याय लागलाय
हा बोला
हा हा चहा पाणी झालं हॅलो हा हा हा
हा चहा पाणी झाले मग काय इकडच तिकडच चाललंय जरा लग्न ठरवायची काय तर चालू आहे आता सीझन चालू आहे ना एवढा महिना
हो हो लग्नात
स्वयंपाक चालू होता तो बंद केला ते चालू आहे
हा हा हा हा हा ह ह ह
तुं काय चाललय?
आमच पण निवांत आहे बघा चहा पिऊन झाल आत्ता
खले
चहा पाणी झालं आता
हा हा हा
आम्ही पण आता स्वयंपाक करायचा नंतर न आमच्यात जेवण तेन काय लवकर होत नाही
खेळायला पोरी गेल्यात बाहेर खेळायला त्या आता आल्या कि आणि जेवण चालू असतात या शिक काम चालूच असत्यात ओ काय करायच
हा होय लहान असले म्हणजे मुलं करायला लागतेय लवकर
लहान मुलं हो काय करायचं जरा वेळेत व्हायला पाहिजे भूक लागली म्हणत्यात मग मग कायतरी पाहुण्यांचं निघ तेक इकडचं तिकडचं जरा भाजी आणायला जायचं होत ते पण राहिलं ते पाहुण्यांच्या लग्नाच चालल होत ते जरा बोला बोली अस तसं जरा काय घरगुती म्हणल्यावर विषय चालूच असतात म हा मग काय करायचं मग पाहुणे आलेले मग असे हा मग पाहुणे आ लेले दुपारी मजरा काय खोबऱ्याच्या वड्या करून घेतल्या पाहुण्याना जेवण केलं जवले आता ते मगाशी चार वाजता चहा पिऊन गेले.
हा तीथे
आता आज दिवसभर च आहे मग तुमचं कसं चाललंय.
म्हणली की मग दिवस पुरत नाही आमच पण चाललय बघा काय पाऊस एक चालू आहे.
हा पाऊस चालू आहे आमच्याकडे पण बारीक चालू आहे. पाऊस बारीक आहे एकदम काय मोठा पण नाही काय नाही.
हा हा हा.
म आणि
इकडं पण चालू आहे सकाळ पासून काय नव्हतं सकाळपासून आता चालू झालाय पाऊस हा.
म आता काय आणि उद्या आणि शाळेसाठी हा शाळेत आणि ते पिंग बिपिंग आहेच की उद्याची जुडणी तेनी निवडून ठेवाय लागते.
होय होय उद्यापासून चालूच आहे रुटीन ते.
होय होय मग जरा काहीतरी आणि बाहेर आणायचं बघ घरातलं बघायचं
होय डबण्यासाठी काय तर लागतंय.
हो मग आणि काय तुमचं काय चालूय बोला.
आमच पण झालय बघा पाऊस पडाला चहापाणी झाला आता स्वय
हा हा हा हा.
लहान मुलगी आहे काय आमच हा
मुलांच लहान मुलांची जबाबदारी हा येच ओ काय करायचं.
होय होय ते प्रत्येक स्त्रीवर असणारच काय करायचं हम्म.
मजाला काहीतरी बेशींचे आमच्या दोन मुली आहेत नातोंड आहेत आमची नाती आहे दोन्ही त्यांच आहेच की.
हा हा होय.
मंग. काहीतरी कायतरी आपल्या अ खेळायला गेल्यात बाहेर आता जरा जरास उघडले म त्यांना बाहेर खेळायला गेलेत.
हा हा हा.
मग. आता जला खेड जाव म्हटलं तोपर्यंत चपाती होती मग या म्हटले जेवायला.
होय की.
होय असं सांगितलं मग गेल्यात जरा बाहेर खेळायला. दिवसभर आज बसूनच आहेत आज पावसामुळे कुठे बाहेर गेल्याच नाहीत पोरीे.
होय काय मग ते बसत बसून कंटाळतात घरात
घरात कंटाळत्यात हो पूर दिवसभर बसून किती बसणार. मग जाव म्हंटलं जरा बाहेर खेळून या जाव. मग आम हा एक काम झालं की आमचं बी दुसरं निघतय. भिशीचं काम हा. भिशीच्या माध्यमातन जरा बायका येण जाणं ठेवत्यात हा हा भिशी चालू आहे मग आमच्यात. त्यामुळे येनं जाणं बायकांचं असतयस की भरून घ्यायचं हे करायचं ते करायचं.
हा हो.
म वेळ जाते ना निघून
हा होय. मग तुम्ही भरून घेताय व्हय भिशी.
हा आमच्या घरात म्हणजे असं बायका बायकांची भिशी असते व वीस तारखेची.
हा हा ह हां म्हणजे कसं बचत गट आहे काय प्रायव्हेट आहे.
हा बचतगड पण आहे आणि बीशी पण आहे.
ह ह बचत गटांना पण भरपूर फॅ
होय फॅसलिटी आहेत की होय होय. चांगलं दिलंय आम्हाला कर्ज वगैरे दिलेय मग बायकांना वाटप करायचं ते भरून घ्यायचं. वईवर रेकॉर्ड ठेवायचं प्रत्येकाचं. मग प्रत्येक जण आपल्या काहीतरी काम ण मी बचत गटात होय होय.
हो मोठा आहे का बचतगट तुमचा.
होय मोठा आहे ग.
हा हा. आमच्या गटात दहा जण आहे आम्ही.
तुम्ही दहा जण आहे व्हय हा हा ह हा ह. अहो ते गटातून बरच फायदा होत नाही अ बऱ्याच अडचणी न
हो.
काय काय बायकांच्या अडचणी बाहेर पडतात कर्ज मिळाल्यामुळ. होय कमी दरामध्ये आणि होय होय मधी आपलं चालू असते आमची काम एक झालं की एक हम्
त्या सरकारी खूप नियोजन केल्यात आता
होय सरकारी आहे ते आपल्याला माहत नसते हो ते जरा काहीतरी त्या एकामेकाच्या संपर्कात बसल्याशिवाय पण आपल्याला माहिती होत नाही सरकारच्या नियोजना काय आहेत बचत गटासाठी
होय होय
घरकुलच्या घरकुलच्या योजना आहेत बरेच काय काय पण तेव्हा आपण एकत्र बसल्याशिवाय आम्ही सगळी एकत्र बसल्याशिवाय पण आम्हाला माहिती मिळत नाही
माहित होत नाही होय हा होय आणि आता बचत घटाला काहीत उद्योग करायला पण आता आणि हे करून द्याय लागलाय
द्याय लागल्यात होय का म्हणतात की उद्योग काढा म्हणात की आम्ही उद्योगासाठी पण तुम्हाला कर्ज देतो म्हणतात
हा.
मग आता बघायचं आता ते चर्चा हाय बघूया
होय सामूहिक मध्ये केलं तर चांगले य ते पण
पावसाळ्याच बसून तरी काय करायचंय काही तर ग्रह उद्योग काढला तरी होईल तर ना.
हा हो तेवढेच बिल व्याज पैसे नतय.
होय.
हम्म कायत उपयोग करून घ्यायचो.
होय होय आपण उपयोग करायलाच पाहिजे बरोबर आहे मग ते कायतरी अडचणी असतात ते बायका सांगत बसत त काहीतरी असतेच की प्रत्येकाच्या घरगुती इकडं तिकडं मग ते जरा सोडवत बसायचं
प्रत्येकांचं मीळ वेगळं अडचणी हम्. ण ते वेगवेगळ असते आमचं पण आहे बघा निवांत आहे आम्ही पण ब्लाऊज पिन शोवतोय घरात
होय
हा
हा हा हा बर होय काय करायचं घरात बसून आपलं काहीतरी काम असावं सोडा
होय होय घर बसल्या तेवढं काम होतय
होतय, होतय बरोबर आहे आणि म बघा कस आहे सगुका असल्या महागाईला सगळ्यांनी काहीतरी केलं तर होतय ते.
होय, होय सगळ्यांचा हातभार लागला तर हम्म. हा
पण आपल्या म्हणजे काय स्वप्न असली तर आपली पुर पण होत नाही नाही?
पुर्ण होत नाहीत होयकी मन मारण हो त्या मग आपल्या मनाला काय तर पाहिजे. मारत असेल मान हा. हम्म आपल्याकडे एक, चार पैसे असले तर तेवढंच घेत काही पण करता येते कायटर हम्म. काय तर आलं म्हणा आपल्याकड पैसे असले तर घेऊ शकते ना माॅणर
हा आपण कुठ बाहेर गेलो तर आपल्याला पण चालत बरोबर आहे की
तेवढं असलं तर आपल्याला हा स्वतंत्र पण येत्या. नाहीतर मग बाई एकाच्या जेवावर बसलं म्हणजे मग ते घेऊया काय नको
मग असा सगळा विचार करा मग संसार म्हटलं की चालायचच?
हा मग विचार करत बसायलागते त्याच्या हा त्याच्या वाटनेत आपण पण जर अस हातभार लावलं म्हणजे आपल्याला पण काय तर घ्यायला करायला आणि घरात पण संसार हात भार होतय. हम्म त्यासाठी जरा अस काय तर करत बसायचं घर बसल्या काय करणार आहे तिकड, इकडं, होय शिवण काम ब्लाउज शिवतोय.
हा हा हा.
फॅनस फॅन्सी असल्या तर ब्लाऊज शिवतोय परत गारमेंटच पण काम घेते आहे मी.
होय.
हा.
गारमेंट आहे होय तुमच्या इथं?
ह गारमेंट तर भरपूर आहेत आमच्या गावात.
होय मग चालतय की गारमेंटच्या कामाना पण आहेयच कि हो. बऱ्याच गारमेंटच्या कामाला पण बरच म्हणजे काम केलं तर पगार भरपूर आहे.
पगार भरपूर आहे की कंटिन्यू काम असत पावसाळा अस दे उन्हाळ अस दे, पावसाळा अस दे,
हा.
काम कंटिन्यू चालू असतय ना मग कस करता येईल? ब्लाऊज ते कसं सीझनेबल असतं काय तर सण असते ना असली की म्हणजे शिवून घेतात रेग्युलरी रोजच कोण शिवून घेत नाही नाइ.
हा हा हां.
हा मग काय? कस ब्लाउज असेल तर ब्लाउज पण करते, गार्मेंटच काम पण करते.
होय, होय, होय.
हे पण चालू आहे.
होय, होय तरी मुलं बघत करायचं म्हणजे आहेच कि हो घरातलं पण काम आहेत.
होय होय.
किती मुलं आहे तुम्हाला?
मुलगी दोन मुली आहेत मला पण.
होय बर बर बर.
हम्म एक पाचवीला शाळा सातवीला शाळेला जाते की. एक ती लहान आहे हम्म आणि एक ते लहान आहे हा. ती आवाज करा लागली आहे हा. करत बसत्या मग तिला बघत बघत काम हा बघत बघत काम होतय सगळ होय
काय करायचं?
हो पण इकड तर काढ इकड तर काढ दंगा कर हा आशा
होय त्यांना चारायचं वेळेवर सगळं हां हां हां!
ते खरच आपलं का बिझनेस करायचे. एवढं दमवत पण नाहीत माझी खरं लहान मुलगी दमवत नाही तेवढं जास्त आपल्या आपण खेळत असते ते निवांत खेळणी दिलं का नाही. आपल्या आपण खेळत बसत त्या हा खायला दिलं खेळायला दिलं हा निवांत खेळच्या घरातल्या घरात.
बघा
हा आता जात नाही येत नाही हम
हा हा हा
ह
बर मग आणि काय चाललय?
काय निवांत असतय बघा घरात स्वयंपाक करायचं, धुन भांडी, करायचं आपलं शेवण काम करायचं हम्म
मुलगीचा अभ्यास घ्यायला लागत असल की?
मुलगीला नाही आमास नी कसं हा नाही मी कर्नाटकची हाय.
हा हां
त्यामुळे त हे इकडचा अभ्यास मला काय कळत नाही त्यासाठी तासाला लावले तिला.
हा हा बरं झालं चांगलंय मग. आणि नाही आपल्या अभ्यासात आणि त्यांच्या अभ्यासात बराच फरक आहे ओ ते
बरक डिफरन्स लई आहे ते काय सिलॅबसच वेगळा आलाय सगळा.
होय होय अभ्यासक्रम वेगळा आहे.
काय अभ्यासक्रम वेगळाच आहे सगळा. आणि आपल्या पण डोक्यात जात नाही ते
हा हा
टफ सिलेबस आलेय सगळं आणि ते स्कॉलरशिप ते काय डोक्यात जात तस नाही ते डोक्याच्या वरण गेल्यासारखं वाटतंय आपल्याला कायच कळत नाही त्यासाठीच तिला जाऊ दे तिकडे पैसे खरच टाकायला लावले.
हा हा बरं झाल.
होय मग आपल्याला कळत नाही म्हणल्या नंतर मग रिस्की नकोच आहे रिक्स घ्यायला.
होय होय रिस्की नकोच ते बरोबर आहे की आणि काय तर चु शिक्षण म्हणजे ते होणार ना मार्क मार् फरक पडणार त्यापेक्षा तासाला लावलेलं चांगलं काम केले बरोबर आहे.
हो सकाळी सातला जात्या तासाला. साडेआठ ला परत येत्या. आणि सकाळी शाळेत शाळेत गेली, कोण?
मिस् तुमचे मिस्टर काय करतात?
त्यांनी वेल्डिंगच काम करतात.